हो
नमस्ते नमस्कार
हा नमस्कार काय बोलता तुम्ही ताई? काय बोलता ताई तुम्ही?
तुम्ही बोला ना
तुमची तब्येत कशीये ताई?
चांगलीये
आमची पण चांगली, काय जेवण केलं तुम्ही?
जेवण का, पुरणपोळी हो
पुरमपोळी, अजून काय खाल्लं पुरमपोळी सोबत?
रस आंब्याचा, रशी, भात कुरडाया, भज्या आवड आली मग केल पुरणपोळ्या
या दिवसाचे आंबे व्यवस्थित बघून खायचे बरं का
आंबे बघूनच खाते ना मग
नाही तर डाय- डायरिया होऊन जातो.
हा
हम्म वांगी, बटाटे हम्म
हम्म -हम्म वांगी -बटाट्याची भाजी कशी केली मग?
वांगे, बटाटे कट करून घेतले, जिऱ्याची फोडणी दिली. कांदे टाकले, खोबरं, तीळ ख- असं घालून चटणी वगैरे टाकून वांगी- बटाटे सोडून दिले आणि वरून पाणी टाकून दिलं न पळू दिलेल मक मग वगैरे टाकून
हम्म
तुमच्याकडे पाऊसये?
काय मत आहे नाही वातावरण आहे
कडे ऊन पडला आता पाऊस चालू होता
हा हम्म काय मग ताई अजून?
काही नाही ताई, तुम्ही बोला काय म्हणता ताई तुम्ही?
तुमचं बाळ चांगलंय?
आमच्या बाळाने आता शिशी करून दिली. हा नुसता शिशी करत राहतो.
हं. किती महिन्याच हाय?
तीन महिन्याच. हं.
लई अगावु अस
खूप जागावु हय. फक्त धरायला पाहिजे गप- - प्पा मारायला पाहिजे. हुभ धारायला पाहिजे. आडव झो- - पलेलं आवडत नाही. हम्म. घेतली का लगेच रडायला लागतो. टुकुर मुकूर बघतो. नुसता हसतो. मस्ती करतो.
झुडून घ्यायचं त्याला चांगलं.
हा. जोडून घ्यायचं. इतुशा बाळाला कस काय जोडून घ्यायचं बरं. तुम्ही काय तुमच्या पोरांना झोडून घ्यायचे का?
मी जोडूनच घ्यायची माझ्या पोरांना.
सरी क जस्तील म्हणून जन्मता.
माझी मुलगी जन्म - -
माझ बाळपण जन्मता संडास करत. आता लहान बाळ म्हटलं मग बीनासंडासच थोडी ना येईल ते थोडं खातात आणि काढतात.
हीयेना रात्र अन दिवस चालू राहायचं माझ्या मुलीचा. असं होतं.
तुम्हाला किती मुलं हाईत.
मला एक मुलगा, एक मुलगी.
हम्म. मुलाच लग्न झालं असेल?
मुलाच लग्न झालं ना.
म बायको चांगली हाय मुलाची?
चांगली आहे मुला
हम. छानच - - असेल दिसायला सुंदर मुलासारखी हा.
हम्.
तुम्हाला तुमच्या सुनेच्या काय गोष्टी आवडता मग?
माजा सुनेच्या का? माजा सूनेच काम आवडतं. हम्म. ती मेकअप करते. मस्त तयारी ते आवडत. हा. अ स्वयंपाक चांगली करते. अस बाकी गुण चांगले येत. अजून अजून बाकीचे म्हणजे अनुभव घ्यायचे बाकीयेत.
तुमच्या सुनेला तुमच्यातले कोणते गुण आवडत?
माझ्या सुन्याला काय माहिती कोणते गुण आवडत. तिलाच माहिती. आवडता का नाही आवडता सासूचे गुणतीला तिलाच माहित.
म तुम्ही विचारून घ्यायच.
हं.
माझं बाळगाणे म्हणतय. हम्म. तुम्हाला येतोय का आवाज माय बाळाचा? हम्.
हा आ. आवाज छान ये
हा माझ्यासारखा आवाज हाय माझ्या बाळाचा. छान -छान सुंदर -सुंदर. माझं बाळ हायतर माझ्यासारखं दिसत सुंदर - सुंदर. पण त्याच्या आजि सारखं गुटल गुटलं दिसत, त्याची आजीपुरी गुटली गुट ली, जाडी जाडी हन, टेबल वर चढून वरती हा पुरवाव लागतो, तरी बी हात पुरत नाही. हम्म. त्याचे बाबा तर मग अ त्याच्या आजीला तर बुदलं बुदलंच म्हणता.
बुदलं बुदलं होऊन चालली तू, बुदल होऊन चालली असं बोलता.
आसय का? बरं तुम्हाला एखादं गाणं येतं का?
गाणं नाइ येते मला. नही तुम्ही म्हणून दाखवा गाणं.
कोंनत गाणं म्हणु?
म्हनाना एखादं. बॉलिवूड च, एखादं. बॉलिवूडचं गाणं म्हणून टाका.
बॉलिवूड म्हणजे पिक्चर का?
हम्म. पुराण ये
जेवढं येईल, तेवढं म्हणून घ्या ना.
हम्म. कोणच म्हणु, हिंदीतून?
मराठी म्हना मराठी.
मराठी?
मराठीतून कोणतं म्हणु बाई गाणं? हम.
कोणतं बी म्हणा.
कोणत पण म्हणू असं? ऊ. हो कोणतं गाणं म्हणु बाई मी? दुसरं म्हटलं
आ पण मराठीतच म्हणा.
हा.
मला मराठीच आवडतं. मराठी आपली आपली मातृभाषा ये. हन मग मराठीतच बोलायचं.
हम्म माज सोनू
काय, माझं सोनं? ताई तुमचा आवाज येत नाही ओ मला.
आवाज नाही येत?
हा आता येतोय, आता आला बोला माझ सोनं काय म्हणत होते?
माझं सोनूल सोनूल, माझं छकुल छकुल अस.
हन मला नाही येत, तुम्ही बोला मी ऐकते. ह
मला हे दोनच शब्द येत
मग ये गाणं झालं का? हे फक्त शब्द झाले.
मग मी तुम्हाला काय सांगितलं, हे गाणं येतं का तुम्हाला? येस. ना माझं सोणुलं छकूलं. लेक् ही चालली भावांची लांडी नेसली माहेरची री सांडी एवढं येते पणं
तुमच्यांशी सुनेकडूंन गाणें शिकूंन घ्यां नं मंग
त्यांसूने लाचं कांहीं येतं नाहीं तरं ती कायं शिकवेलं मलां
मंग तुम्हीं सुनेला शिकवूंन द्या तुम्हांला कायं येतं ते
तीसून आहे मंग तिलां सांगितलं कां ती सांगते मलां काहींचं येतं नाहीं तिलां म्हंटलं तुलां गणपतीची आरती येते कां मलां नाहीं येतं आशी करतें ती सुंन माझी
माझं बाळं मस्तं गाणें म्हणतो ऐयकू येतंय कां
अयंकु येतं आहे नां म माझ्यां सुनेला तेचं सांगते मी हम्मं म्हंटलं बाई मलां कसली तरी आरती शिकवं गाणं शिकवं एखांदी गोष्ट शिकवं
एक
नाहीं ऐकतं असं कायं नाहीं मं तुमचां तुमचां मुलंगा लंय करतों नां.
कायं करतों.
असं लंय कुतो म्हटलं.
हो... कुंतंत नाहीं तो चिडंचिडं करतों तो.
चिडंचिंडं. हा.. तुमच्यां मुलाचं नांव कायं?
आयू..
आयू. हम्मं. तिकडे अजूंन वातांवरण कसं आहे मंग पाण्यांत.
इकडं पाऊस पडतो. ऊंन पडतो. पाऊस पडतो. ऊंन पडतो. गरमं होतं.
हम्मं हम्मं. मलां आजं शेतांत जायचं होतं पणं कायं जमलं नाहीं माझं
कायं लावलंय तुमच्यां शेतांत
लावांयचे चोर लावांयला जायचं होतं
मी तरं रोज शेतांमध्ये कामांला जाते पुरी कांळी पडूनं गेलेली मी
कायं रोजचं.
शंभर रुपये रोजं.
आमच्यांकडे तीनशे रुपये.
ओ बापरे! आमच्यां इथे शंभरच रो रोजं देतां. तो उन्हांमंध्ये जावं लागतो. पायालां कांटे मोडूनं गेलेयं... हांत पांय कांळे पडूंन गेलेयतं.
मुलंगां कामं करूं देतो कां?
मंग मुलांलां असं कड्यांवर धरूंन घेऊंन जाते मी कामांला. त्यांला झोकां बांधून देते आणि झोकां पणं देते. कामं पणं करते गणं कंष्ट करते मी.
असं आहे कां कष्टांशिवायं फळं नायं नां मगं.
तरं आहे गंन कंष्ट करतें मी. तशी सांडी कमरेलां खोचूंन घेते आणि त्यांला झोकां देते. ते आणि माझ्या काम करते मी.
हम्म तसंच करावं लागतं ना बाई मग ते.
अ. अ.
आईचा फोन देत नाही.
खूप दगधग होते बाई माझी खूपचं धगधग होते ते माझी
असयं का? हम्म
हम्म
हम्म.
हम्म काय करता तुम्ही?
काही नाही मी आत्ता इतकं काम टाकल झोपू म्हटल्य थोडसं.
आता बघ झोप लागते कसा ना.
घ्या झोपून मग घ्या मग झोपवून हम्म हम्म
हो ना तुम्ही काळजी घ्या मग तुमची पण
चालेल ठीक आहे.
हा तुमच्याशी बोलून मस्त वाटलं.
पण चांगलं वाटलं चालेल ठीक आहे मग घ्या काळजी
बर हो काळजी घ्या. स्वतःची मुलाची